आवाज येतोय
हा येतो तुला येतोय
कमी आवाज येतोय पण
मला येतोय बरोबर आता येतोय का बघ
हो येतोय येतोय
म्हणजे नॉर्मल येतोय ना कि अजून कमी येतोय
म्हणे थोडा कमीच येतोय बट ठीक हे
ओके तर आपण करूया सुरुवाताचा विषयाला आपल्या
हो हो करूया सुरुवात.
ओके. मग तुम्ही करताय का मी करू.
हा करा तुम्ही सुरुवात
ओके तर आपला आजचा विषय आहे कुटुंब. तर आपल्याला कुटुंबावरती बोलायचं आहे. तर कुटुंब कुटुंबावरती बोलायला सुरुवात करायचं म्हणजे कुटुंब अ सगळ्यांसाठीच प्रत्येकाचं कुटुंब हे खूप त्यांच्यासाठी प्रिय असतं. अ कारण की बोलतात ना आपली रक्ताची नात्यातली माणसं त्या ह्याच्यामध्ये असतात. अ मी माझ्या कुटुंबाबद्दल बोलायला गेल. तर अगोदर खूप मोठं होतं लग्न अगोदर कारण की तिथे अ सगळे ना. अ काका काकू त्यांची मुलं माझे चुलत भावंड वगैरे ते सगळे होते. पण लग्नानंतर काही बोलतात ना नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जाऊन राहाव लागतं त्यामुळे एक छोटं कुटुंब आहे माझं. मी अ माझे अ अ म्हणजे पती आणि माझा लहान मुलगा असं आमचं छोटस कुटुंब आहे. बाबा तुम्ही तुला
अगदीस तर माझं सुद्धा तुमच्यासारखंच झालेलं हे. म्हणजे आधी मी खूप मोठ्या कुटुंबात वाढलेली हे खर तर लग्न आधी माझं खूप मोठं कुटुंब होतं म्हणजे आम्ही अ खरंतर सहा चौघी बहिणी दोन भावंड. मम्मी पप्पा आजी आजोबा म्हणजे असं खूप मोठं आ कुटुंब होतं पण लग्नानंतर थोडसं एकदम असं माझ सासरी अ छोटसं कुटुंब हे माझा सासू सासरे माझा नवरा दिर वगैरे आहेत पण ते बाहेर असतात त्याच्यामुले मला थोडसं असं. लग्नानंतर थोडसं असं ऍडजस्ट करायला थोडं प्रॉब्लेम झाला. ता म्हणजे मी अगदीच मोठ्या कुटुंबात वाढलेली. आणि मग नंतर मग माझं असं एकदम छोट्या कुटुंबात प्रवेश झाला. आणि मग तेव्हा म्हणजे त्यांची पण सवय झाली मला पण थोडसं असं मला हे व्हायचं की आता म्हणजे कोणा असं बोलायलाच नाही म्हणजे मिस्टर त्यांच्या कामा मध्ये बिझी असाय. चे आणि जे माझं लहान पण गेलं म्हणजे माझ्या बहिणींसोबत भावंडांसोबत म्हणजे सतत आमची मारामारी किंवा असं. बोलणं किंवा कंटिन्यू आमच्या घरात आवाजच असायचा आणि सासरी आल्यानंतर एकदम शांतता एवढी शांतता की टचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांत तता आणि मला खर तर त त्याची सवय नव्हती अ अशा घरात राहायची. मग ते थोडसं माझ्यासाठी कठीण गेलं होतं असं.
बरोबर आणि अ हा कुटुंबा बद्दल सांगायचं म्हणलं तर अ लहानपणी अ म्हणजे मी लहानाची मोठी शहरात झाली आणि लहानपणी आम्ही चाळीत राहायचो. अ खर तर ती चाळ म्हणताच येत नाही ते पण एक कुटुंबच असत. त कारण की अ. चाळीमध्ये राहणारी लोकं अ खूपच अ म्हणजे बोलतात ना माणुसकीला धरुण असतात. आणि कुठल्याही गोष्टीत बोलतात ना आपल्या नातेवाईकांपेक्षा जास्त त्यांचं असतं. कारण की ते आपल्या सतत आजूबाजूला असतात काही कार्यक्रम असत. द्या म्हणा घरात किंवा कोणाचा वाढदिवस असू द्या. ते लोक सतत आपल्याला म्हणजे बोलतात ना मदत करायला तत्पर असतात ते लोक. तर तिथे देखील म्हणजे अ मला खूप बालपणी बोलायला गेलं तर मी घरात कमीच असायची कारण की बाहेरच जास्त असायची कारण की माझ्याच वयोगटात तील सगळ्या मुली तिथे होत्या मैत्रिणी होत्या माझ्या आणि आज एवढी वर्ष झाली प्रत्येकांची लग्न वगैरे झालीयेत प्रत्येकांना मुलं वगैरे आहेत तरी पण अजूनपर्यंत आम्ही एकमेकांच्या संपर्कामध्ये आहोत अ जेव्हा केव्हा मी माझ्या माहेरी जाते तेव्हा नक्कीच आम्ही अ म्हणजे भेट घेतो एकमेकांची आणि अ ते एक बोलतात ना दुसरं कुटुंबच होतं माझं आणि अजून कुटुंबाबद्दल बोलायचं म्हणलं तर एक मामाकडचं असतं ते सुद्धा एक आपल्या जवळचं कुटुंब असतं आजोळे हे प्रत्येकालाच प्रिय असतं असं मला वाटतं.
बरोबर अ माझं पण मी तेच सांगेन मी पण गावा ठिकाणीच राही वाढलेलीये लहानाची मोठी झालेलीये. असं असं चाली चाळी मध्ये नाही राहिली पण गाव पण असंच असतं. म गावामध्ये पण माझ्या बा काकांच्या मुली वगैरे मा माझ लहानपण म्हणजे त्याच सगळ माझं एक फॅमिली म्हणून एकत्र बसणं एकत्र खेळणं किंवा अ शाळेतून आल्यानंतर मग त्यांच्यासोबतच टाइम स्पेंड करणं म्हणजे त्यांची इतकी सवय झाली होती की अ जेव्हा नंतर मी शहरामध्ये राहायला गेलो आम्ही तेव्हा मग तेव्हा आम्हाला करमतच नव्हत कारण गावाकडे ची आम्हाला सवय होती मग ते अस अ म्हणजे फॅमिली सारखच होते सगळे आणि मग त्यांची खूप आठवण यायची आता सुद्धा लग्न झाल्यानंतर पण आम्ही एकमेकींना फोन करतो आणि मग त्या आमच्या जुन्या आठवणी आम्हाला आठवतात की आपण लहानपणी किती काय काय केलेलंय आपण कुठे फिरायचो आपण कसे बागडायचो म्हणजे त्या अशा गोष्टी आहेत आणि बाकी कु कुटुंबांबद्दल बोलायला गेलं तर आपले आई वडील म्हणजे माझ्या कुटुंबात तरी म्हणजे लहानपणी आपल्याला आई वडिलांनीच चांगले कष्ट घेतलेल असत म्हणजे त्यांनी आपल्याला शिकवलं वाढवलं आणि त्यांनीच चांगले संस्कार दिलेत म्हणजे आपण जे काय आहेत त्याच्या मागे त्यांचं सगळ्यात मोठं योगदानय नि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच आदर करणं आणि त्यांची काळजी घेणं ही आपली ही सगळ्यात मोठी जबाबदारीये.
अगदीच अगदीच आणि अ कसं असतं आपण आधी जेव्हा ना म्हणजे लग्ना अगोदर आपण जेव्हा कुटुंबामध्ये राहतो अ तेव्हा थोडीशी गोष्ट ष्ट वेगळी असते कारण की खूप साऱ्या जबाबदऱ्या आपल्यावरती कमी असतात. अ बोलतात ना म्हणजे पण आपल्या मनाचे मालक असतो तिथे आपल्याला कोणाला उत्तर द्यायचं नसतं. किंवा कोणाला म्हणजे कुठल्याच गोष्टीसाठी आपल्याला तिथे गृहित धरलं जात नाय. पण लग्न केल्यानंतर जेव्हा आपण येतो आणि त्याच्यानंतर पण आपण संयुक्त कुटुंबात राहतो आपल्या अ जी पली छोटी फॅमिली सो कुटुंब आहे त्यांच्यासोबत राहतो तर ती ते अ तिथे आपल्याला खूप साऱ्या जबाबदऱ्या कारण की बोलतात ना अगदी अ छोट्यातल्या छोट्या गोष्टीपर्यंत अ मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत सगळं आपल्यालाच बघाव लागतं सगळ्या गोष ती अ आपल्यालाच देखरेख करावी लागते. काहीही जबाबदारी असू दे पाहुणे आले त्यांचा पाहुनचार असूदे किंवा घरामध्ये एखादा कार्यक्रम असूदे तर त्याच्यामुळे एक आपल्याला बोलतात ना एक प्रवृत्तपणा आपल्याला येत तो आणि आपण एकदम बोलतात ना धाडसान ते सगळी गोष्ट करत असतो कारण की आपल्याकडे त्यावेळी काही पर्याय नसतो.
अगदीच अ माझं पण तसंच झालं की म्हणजे आपल्याला आता जेव्हा आपण एकत्र फॅमिलीमध्ये राहिलेलो असतो आणि मग जेव्हा आपण संयुक्त म्हणजे आपण म्हणजे इन मीन तीन आपण तीन लोक जेव्हा एकत्र रहातो म्हणजे तेव्हा आपल्याला खरंच अ खूप गोष्टींचा विचार करायला लागतो म्हणजे प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते. कोणतं डिसिजन असूदे खरं घरी असल्यानंतर किंवा सासू सासरे मोठे कोणी असल्या नंतर ते जेव्हा म्हणजे बाकी का घरातला खर्च असू दे किंवा बाकी काही असू दे ते सगळं बघतात पण जेव्हा आपण सेपरेट राहतो माझ्या पण मिस्टरांचा शिक्षणामुळे सेपरेट म्हणजे जॉब मुळे बाहेर राहावं लागलं पण त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट छोटी छोटी गोष्टी पण स्वतःला बघावी लागली मग तेव्हा असं वाटलं की आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती केलाय म्हणजे ते जेव्हा आपण लहान होतो तेव्हा त्या गोष्टी किती म्हणजे त्या काळी तर ते असं काही मिळत पण नव्हत किंवा खूप काही गोष्टी त्यांना सहन कराव्या लागत होत्या आपल्या सगळं हाथ मिळत आहे आपल्याला सगळं मिळत आहे तरी आपण असं प्रत्येक गोष्टीचा विचार करतो की हे माझ्याकडून होणार का मी हे कसं करू. म्हणजे छोटी गोष्ट जरी एक सहा सात पाहुणे जरी आले तरी असं मला विचार पडतात की बापरे माझ्या आईने कसं केलं असेल. कारण आमची खूप मोठी फॅमिली होती आणि ते एवढ्या लोकांचं रोजच जेवण बनवणं वगैरे सगळं माझं त्या गोष्टी आठवल्या की असं होत की हे लोक कसं करतात लोकांनी कसं सगळं संभाळून घेतलं असेल लोकांनी कसं व्यवस्थित पार पाडलं असेल अशा गोष्टी त्या तेव्हा विचारात येतात. आणि खरं तर जेव्हा तेव्हा जास्त आठवण येत घरच्यांची जेव्हा आपले सण असतात तेव्हा म्हणूजे आपण असं घरा म्हणे संयुक्त फॅमिली असल्यामुळे त्या अ कोणताही सण असेल तर तो आपण त्याचा आनंद तसं नाही घेऊ शकत कारण आपल्याला फॅमिली पाहिजे लहान पण आपलं त्यामध्येच गेलेलं असतं तर ते एक मला असं वाटतं की सण वगैरे असलं की खूप फॅमिलीची आठवण येते.
हा निश्चित कारण की जेव्हा आपण अ जसं तुमचं तुम्ही उदाहरण दिलं की खूप मोठ्या कुटुंबातून तुम्ही अ अगदी लहान कुटुंबामध्ये आलात तर नक्कीच त्यावेळी अशा गोष्टी खूप जाणवतात कारण की आपल्याला पहिल्यापासून सवय असते की काही म्हणजे दिवाळी आली तर आपण सगळे सोबत कपडे खरेदी करतो फटाक्यांची खरेदी असू द्या किंवा दिवाळीचा फराळ असू द्या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला परत परत आठवण होते. तर माझ्या बाबतीत पण सांगायचं म्हटलं तर तसंच होतं आणि माझा तर असं झालंय की मी अगदी राज्य सोडूनच दुसऱ्या राज्यात आले त्यामुळे तिथल्या ज्या परंपरा परंपरा आहेत रुढी आहेत त्या सगळ्या म्हणजे माझ्या ज्या अगोदरच्या होत्या त्याच्यापेक्षा सगळ्या वेगळ्या आहेत. त्यामुळे मला तर त्या सगळ्या गोष्टी ती करताना खूप सार्‍या बोलतात ना अडचणी सामोरे जावं लागतं कारण की आपल्याला त्या परंपरा माहिती नसतात. शिवाय आपल्या समाजातली लोकं तिथे नसतात किंवा आपल्या जवळचे नातेवाईक नसतात. तर त्यावेळी मला मनापासून म्हणजे बोलतात ना अगदी सगळ्या गोष्टी आठवतात की अ माझं लहानपण कसं गेलं किंवा कुटुंब किती इम्पॉर्टंट किती महत्वाच असतं आपल्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच म्हणजे पदोपदी मला कुटुंबाची जाणीव होतच राहते.
बरोबर तसंच मी सांगेन की म्हणजे आजकाल आपलं सगळ्यांचं जीवन खरं तर खूप व्यस्त झालेलं आहे. म्हणजे नोकरी शिक्षण आणि इतर कामामुळे म्हणजे एकत्र आपल्या म्हणजे जे पहिले आपण असं एकत्र असायचो तसं आता एकत्र बसून अ गप्पा मारणे हा असं कुणाला वेळ मिळतच नाही. म्हणजे सकाळी रोज सकाळी जाणार आणि मग संध्याकाळी आला तरी जो तो त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो. म्हणजे जी पहिली जी आपण पहिले फॅमिलीमध्ये जो टाइम स्पेंड केलेला आहे टाइम आपण जो आपण. टाइम घालवलेला आहे आपल्या फॅमिलीसोबत तसं आत्ताच्या फॅमिलीमध्ये बघ खूप. कमी आपल्याला पाहायला भेटतं असं बघायला गेलं तर. कारण जो तो सकाळी ऑफिसला जातात संध्याकाळी आली तरी मोबाईलमध्ये. आणि जी गृहिणी असते ती तिचा स्वयंपाक हे ते त्याच्यामध्येच असं बिझी होऊन जातं पण पहिल्याच्या काळात सगळ्याशी गप्पा मारून एकत्र बसून जेवायचे. तसं आता खूप कमी बघायला भटतं असं मला वाटतं.
अगदीचग म्हणजे कुटुंबाची व्याख्याच बदलली आहे आपल्या लहान पण जी कुटुंबाची व्याख्या होती ती आता नाहीये आता म्हणजे एक बोलतात ना. कुटुंब म्हणजे एका घरात चार लोक एकत्र राहतात एवढंच असतं बाकी त्यांच्यामध्ये जे संवाद असतात किंवा दिवसभरात घरलेल्या घडामोडी जसं आपण लहानपणी आपल्या आईला वडलांना सगळ्या गोष्टी सांगायचं. पण आत्ताची पिढी तशी नाहीये त्यांना अ बोलतात ना त्यांच्या अ भ्रमणध्वनी मधून त्यांना अ कधी वेळ काढताच येत नाही तर त्यामुळे मला असं वाटतं कुटुंबाने कुटुंबासारखं राहिलं तरच बरं आहे. नाहीतर मग. तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये कोणीच तुमच्यासोबत नसणार असं मला वाटत.
अगदीस म्हणजे आपण प्रत्येकाने आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा त्यांची काळजी घ्यावी. असंच मा आणि त्यांनी एकमेकांनी आपण एकमेकांची साथ द्यावी असंच मला पण वाटतं.
अगदीच अगदीच ठीक आहे मग झालं आपला म्हणजे छान वाटलं तुमच्याशी बोलून. खूप चांगला संवाद झाला आपला धन्यवाद.
धन्यवाद.